हा, हा येत आहे ना तुझा आवाज बोल हो, हो.
हॅलो!
बोल.
हा येतोय आवाज का.
हा येत आहे.
येतोय का म्हणटल आवाज.
काय करते आहे तू. हो हो. येत आहे ना.
नाही लागत. हम्म जेवन झालं मग.
झालं ना जेवण.
बाहेर आहे मी.
असं का.
हम्म.
हम्म काही काम केलं होतं स आम्ही बीस शेतम आलेली आहे.
शेतात का.
आहे गमी ह मीच हा.
काय करताय मग का कशी लावताय. नक्की लावायचं काम चालू आहे. बर आहे मग,
पहिलाच दिवस आहे का ह ह हा. बाकी आहे आजम भरपूर,
भरपूर बाकी आहे, मला बोलवलं असत मी पण आले ते ना.
अस तू तर फोन पण लावत
हम् ह
आज काय काम केलं होत.
आज का.
हम.
आज काही गोरोदर मातांचा डाटा भरलाय तो यक, जे मॅडमानी टाकलेला आहेन डाटा तो अ पेंडिंग मध्ये होत तो तो भरला आसता.
हा मला पण आज, आज मला पण गोरदसतंदा मातेची मिटिंग घ्यायची होती.
हा.
मॅडमला मेसेज टाकलेलं होतं पण मॅडम सुट्टीवर आहे ना आता.
हम म्हणून नाही के अ मीटिंग घेतली का.
हा.
हा.
आता उद्या घेणार आहे.
उद्या का चालेल मग मी काय गुरुवारी रेसिपी डेमो करायचे मला.
असं, काय बनवणार.
तुमचं जर झालं म्हणून मी तुम्हाला विचारत होते की काय काय कसं काय बनवतात काय काय लागत असं.
दुसरंच काहीतरी बनवू ना आता.
दुसरंच नाही तर काहीतरी वे
हा ना म्हणूनच.
ते सोयाबीन वडीचे काय बनवलेले होते ग ते त्या दिवशी एक खाद्या वेळेस बनवायचं ते पण
कोणतं
सोयाबीन बडे सोयाबीन बिन वडे भिजून आणि मिक्सर म मिक्सी करून आणि ते बटाटे असतातमा तेेटाकुून आजुून मिर्ची लसुन कोथंबीर नाही त्याच्यात नाही बनवले होत ते पहिल्यांदा रेसिपी केलेले होत ना आमच्याकडे ते सांगते आहे मी ते ते सुप र
आणि गरोडर स्तनदामातांना द्यायचे का सूप बनवून
हा गरोदर गरोदर मातेसाठीच आहे ते.
हम मस्तंदा
स्तन दा तर मुलांसाठी ना सहा महिने पूर्ण झालेले.
हम्म.
त्यांच्या साच बनवून दाखवतात ना त्यांना
काय काय?
अं सहा वर्ष सहा महिने पूर्ण झालेले मुलांना
हा चालेल मग मी पण बनवू तस. कसं ऊन पडतंय आज पाऊस येणारे लवकर कपाशी लावा. कपाशी लवकर लावा मगकी का येणारच येणार. आता काय सांगता नाही येत ना. सांगून सांगून तर नाही मा हा.
हा आ. आता चार पाच दिवस शेतामध्येच हा नऊ दहा वाजेला आपलं काम करून घ्यायचं सकाळी सकाळी
हम्म.
दधुपारी म्हग शेतात.
मी काय आज घरी मिीटिंग होती आज आमची मिटिंग
कुठली मिटिंग आहे कुठली?
असलो ला असलोत ला उमेदची
उमेद ची का हा. मग कधी गेली की झाण. काही ताप येऊन जातो काला
नुसतं पाय दुख नाही नुसतं पाय दुखताय आहे.
बाय फिरून फिरून असेल न ग.
मग बकरा्याच राहायला जायचं मग पाय दुखतात ना. ह ना.
एक करावंच लागतं.
ह हम् ह काम तर करावंच लागता अे तु दोन दिवस झाले नाही गेली.
अस शेतात म बघ तू ज बकरीना
मी चारा टाकते ना. सुहा ज चारठ पर आहे. ण चा जाते सांगून देतगण. पाजूनात चार आपण टाकून देतात. त्यांचं पण एखाद्या दिवशी काम करून द्यायचं ना.
हा ना.
आपण बघितलं मग ते पण बघून घेतात. एका एकमेकांची मदत केली तर मग करतात ते.
करतात ना.
करतात ना.
हा काल अंजली तई सोबतमही काल बोललेला होतो
मला तर लावलंच नाही मग फण तमली ताईी.
पण लावलेलं होत पण तुझ काम जास्त राहत बिजी व्यस्त जास्त असते तू
ना ना. हरद म कोण कोणाच फोन रसतना
हा म्हणून तर. फोन लावलेला होता निलेश बाऊ न्यूज लला सुमित्रा कुठे आहेत. तर सुमित्रावररती गेली
अ तेला मी जवळ होती ना ते काय खर होत ना.
तस का.
मग. मग, तेव्हा काय मी जवळच होत. ति ना कामच करत होती तेव्हा आपण.
कस तुला कल कर. ते मी पण तू पण ते बचत गटाचे सी आर पी म्हणजे तुझं पण ते काम असतं नाग त्याच्यामुळे मग ममी.
हम्.
मी तर लावतच असते कोणाकणाला पण तुझ जास्त काम असतं ना अ.
हा ना आता लावायच ना.
ट्युडवेल डेटा बर ला गेल तुझा.
दग्गोर धर्मात त्यांचा भरलेला आहे झिरो ते दोन वर्ष मुलांच बाकी. त्यांचा बाकीकीे दोघे अंगणवाडीचे हा.
मु आहे सर् मु. किती आहे सगळे
आहे ना भरपूर आहे. नव्वद हा.
नव्वद.
हा आता निघून जाणार आहे अजून. दुसऱ्यां ना एांची मेहन म पण नाहीरे ना. एप्रिल मध्ये दोन.
दन आहे.
हा एप्रिल मधल्या. दोन मे म्हधले आहेच नाही मे म्हटले काही गरोदर पण नाही आहे आणि. मुलं पण नाहीये
हम् हा मे महिन्यात. मी पण एक ल शिकणला न होती ना ग आता तर खूपच आहे गोरदोर मता.
आमच्या या महिन्यात जूनमध्ये आहे तर नऊ आहे नऊ. एकदमच नऊ हाय.
आमच्या इकड पण मोठं गाव नागते दोघी अंगणवाडी एकत्र आहे ना त्या अंगणवाडीत मध्ये तर पंचवीस तीस अ अशी महिला असतात गोरोदर.
बापरे इतके.
मग एकेकाच अंगणवाडीत. एवढ्या महिला असतात.
जास्त झाले मग तुमचे.
मग आणि लशी लसीकरणच्या दिवशी सकाळ. गेलं का साडे आठ्यावाजेला निघायचं.
हम.
थोड नाश्ता मिस्ता करून मग दोन तीनं- तीन असं वाजून जातात.
बापरे!
मग खूप जोराने भूक लागून जाते.
ह जेवण करून जायचं ना.
तरी पण ना पचून जात ना ते काय सकाळचं. घाई घाई मध्ये किती खाल्लं जात.
हा.
अजून घाई असते. अजून सिस्टर येऊन गेले असेल.
मला पण तसच वाटत. तुम्हीच लवकर नाही येत. अस मला लागते ना.
हा ना सांगून देतात ना. अंगणवाडी सेविका पण आता नाही बोलतात ग ते.
हम्. आता नाही सांग.. हम्म
कोणीच आलेल नसतं अंगणवाडी मध्ये तेव्हा भिडून जाते.
अस.
पहिल्या पहिल्यांदा ते लवकर यायचं ग आता वेळ लावतात खूप उशीर.
हा.
दहा तर वाजूनच जातात ना त्यांना सि-
आ हा. शहाधाहून येतात ना, मग टाइम लागतो त्यांना पण.
हा ना. बायांचं किती काम असतं. आपल्याला पण माहित असत.
हा. आलंच काम नाही आपसला. ते करा ते करा नुसतं काम काम.
तिल. घराच काम अंघोळ जेवण नंतर येते बिचारी मंग वेळ. लागतो ना तिला.
हा एकच मुलगा आहेन त्यांना पण शिस्टरांना. हा एकच मुलगा आहे.
हा आणि विधवा पण आहे. असं कोणीतरी म्हणत होतं.
नाही नाही कोणी सांगितलं नाही ना आहे ना.
आहे ना. असेल ग कोणीतरी मला बोललं होतं असं.
नाहीती जाड सारखी आहे ती वे. परदेशी मॅडम का?
हा परदेशी मॅडम.
आहे ना त्यालाही समजायला ठेवऊ का ममी नंतर फोन लावते अजून
नाही ना कट होऊन जाणार नव तई सुमित्रा नाही ना आपोआफ कठऊन जाणार नाही तर व ऐकल जात ग
असं मला वाटलं का मिस करत करून देऊस
अजून संध्याकाळी पण लावायचं हा मला
हा
वेळ राहणार का तुला
हा हा राना हो हो
आता अंजली ताईला लावती ती च्या सोबत बोलून घे अजून रिमाताईला पण लावायचं
हो चालेल
आणि कोक